हो
हॅलो.
हा बोला.
हा बोला की.
बोला कि आवाज येते ना.
हा साईडचा आवाज जरा जास्त आला बाहेर ऐको तुम्ही
नाही मी आत आहे बाहेर लहान मुलासोबत खेळायला लागलेत सगळेजण. आवाज कर नको
गाड्यांचा त्यांना आवाज यायला लागलाय.
आता बघ ड आचणार नाही तेवढा येणारच असं कुठंच नाही की सायलेनचा जागाच नसणार आहे कुठं. थोडाफार आवाज आहे ना बॅकग्राऊंड व्हॉईस येते. काय ना असे माझा नाही नाही माझा आवाज येतो ना व्यवस्थित
हा या लागलाय तसा मध्ये मध्ये
हा ते चालायचं तेवढं होतच टास्क करताना तेवढं होत. बर
आणि काय मग?
हम्
हॅलो.
हा हॅलो
आणि काय म्हटलं मग
मग स मग सध्या आम्ही ग्रुपमधून ठरवले या आम्ही पाच सहा जनी मिळून म्हणजे ट्रॅव्हलिंग ला जायचं म्हणजे अजून जागा वगैरे ठरवले नाही की कुठं जायचं काय जायचं पण असं ठरवलं क ह ते कुठं जायचं एखाद्या एखाद्या ठिकाणी जाऊन जाऊन थोड जे हाऊस वाईफ असतात ना त्यांना फिरायला एक संधी मिळते त्यासाठी
हम्म.
हम्म.
चालत की आता पावसाचे पण दिवस आहेत मस्त.
हो मस्त फिरून करून यावे. म साहाय्यानं एढता मु वा वातावरण बघून आणि त्या जागा बघून त्याप्रमाणे आपण जाऊया असे पाच सहाजण म्ही मिळून ठरवले
हा, हा, हा
जाऊन मग आमची तशी लहान मुलं आहेत
हम्म.
मग त्यामुळे तेच जरा जात वगैरे हो म्हणजे जास्त चालायला लागायला नको नाही तर लहान मूल म्हणणार घे का मला त्याला घेऊन चालाव लागणार जास्त चालायला होणार नाही.
होय ते पण आहेच.
हा,
एका अशा ठिकाणी जिथे जास्त चलावर लागणार नाही मुलं पण खेळतील आपल्या पण म्हणजे आपल्याना पण थोडफार म्हणजे रिलॅक्स होण्याची सधी मिळेल आणि तिथलं वातावरण पण व्यवस्थित असायला पाहिजे जेणेकरून व्यवस्थितपणे राह घरी आल्यानंतर मुलांना काही त्रास होणार नाही, असं आपण वन डे ट्रिप करायचं असं ठवलं
तर मग आता पाऊस थांबल्यावरच तुम्हाला जायला लागत.
इथं आहे, जास्तस नाही आहे थोडी फार जेणेकरून त्रास होईल असं.
हम्म मग काय प्रॉब्लेम नाही सोडा, त्यांना पण जरा तेवड रिलॅक्स वाटत
एका दिवसाची ट खूप अडकतोय आवाज?
होय कट, कट, कट व्हायला,
आत्ता बघा,
हा बोलाता,
हा एका दिवसाची ट्रिप करायची म्हणत होती. स आपण सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत यावेल
हम्म,
नैसर्गिक कारण पावसाळच्या दिवसात नैसर्गिक नॅचरलि ती बघायला मिळते ना हिरवेगार रान जंगल झाडं झुडपी
हम्म,
पर्यावरणाचा आनंद घेता येईल आपल्याना
होय, काय असेल ते असलं हिवाळ्यातच बघाय सॉरी पावसाळ्यातच बघायला मिळते. ते हिरवा गार्दजदुर्ग.
होय, होय.
नैसर्गिक प्रत्येक गोष्टी नैसर्गिक आपल्याला बघायला मिळतात.
हम्म निसर्गात फिरलेली मजा पण सोडा खरं.
होय, थोडंफार खाणं पिणं बाहेरचं अस की ज ते हा खाण्यापिण्या एखाद्या वेळेस एका वेळेच बाहेर असली की कस तेवढंच आपल्याला फार रिलॅक्स होतं दिवसभर सकाळपासून आपण घरातली कामं वगैरे करतच असतो.
जीवन वगैरे एखादा आलेला अस तो पण निघून जातो कंटाळा निघून जातो.
हम्म, त्या आहेत.
आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवली क जायचं हो,
हम् हम् हम,
एखाद्याेळेस रिक्स व
एक कस, मॅर मॅरिड लेडीज कस असत ते म्हणिन नसत सगळं मुलं बाळाच्या आहेत जेवण खाण्यापिण्यात एवढंच
हॅलो,
हा बोला कि,
हॅलो एकू येते?
हां. बोला की. याय लागलंय की ऐकू. माझा आवाज येईना झालाय काय तुम्हाला?
होय. आता येतय घ्या बोला.
हूं. लग्न झाल्याला बायकांचं कसं असतंय सगळं मुलांच्यात- खाण्यापिण्यात, जेवण करण्यात, घरातली कामं करण्यातच वेळ जातोय.
होय होय.
आमचं कस. मुली, मुली मु आल्या भेटल्या की झालं. आता आमच्या पण मैत्रिणीची दोघी तिघींची लग्न झाल्यात. ते आपण आता अडकूनच आहेत. त्यांनी पण यायला, त्यांना पण यायला येत नाही.
व्हय, लग्नानंतर मैत्रिणीची संबंध राहतच नाही ना. आपण जातो दुसरीकडं, त्या जात्यात तिसरीकडं, तेवढा कॉन्टॅक्ट होतच नाही.
हूं हूं हूं. त्या पण आता त्येंच त्येंच पण जॉब असत्यात. लग्न झालय. घरच पण बघायला लागतय. कोण इथं काय तर कोण सासरे आहेत.
आं हां.
आमचं होतं.
होतय, तसं होतय.
आम्ही पण कधी कधी भेटतोय सासरच्या ज्या लग्न झालेल्या आहे त्या आल्या कीनई. मग भेटतोय आम्ही पण, तेवढंच जरा.
व्हय. पण ज्या येळेला सगळ्यांची लग्न होतील त्यायेळला एकमेकांना कोण भेटणार पण नाई. एकमेकांना त्याना कोण भेटतच नाही त्या यळला. ती एका दिवशी येणार. ती दुसऱ्या दिवशी येणार, ती तिसऱ्या दिवशी येणार, असं होतय. त्या वेळेला कोण एकमेकांशी आपण भेटतच नाही. आता कसं आ
एकदा मुलींची लग्नं झाले की झालं बघा सगळं.
होय होय. आता कसं पा दोघ तिघजण अनमॅरिड आहेत, दोघं मॅरिड आहेत, म्हटल्याव त्या दोघं आल्याव आपण सगळेजण जाऊन भेटून येऊ शकतो. एकदा ज्या सगळ्यांचीच लग्न झाली की, पाच सहाजण एक एकत्र येऊन भेटणं म्हणजे शक्यच होत नाही ते.
व्हय. आणि जरी व्हायचं म्हणलं तरी पण आणि जरी व्हायचं म्हणलं तरी पण, जर मुलं बाळ झाली की तरी पण अवघड होतय.
व्हय व्हय, पहिल्यासारखे दिवस आपल्याला मिळत नाहीत. आता आम्ही कस पाच सहाजण, आम्ही पाच जण आहे. पाच जण की सगळ्यांची लग्न झाल्यात. एकटीच अस आहे की ती अं म्हणजे ती कशी आर्मीची तयारी चालू आहे तिची. त्यामुळे ती एकटीच राहिलीया, पण आता आम्ही पाच चौघजण हाय. आमच कॉन्टॅक्ट पण होत नस. की मला एकेक मुलगा अकॅडेमीत हाय आमच्या सगळ्यांचा त्यामध्ये एकमेकांशी कॉन्टॅक्टच होत नाही आमचा. अं कधीतरी एकांदा कॉल होतो. हं भेटण तर होतच नाही. भेटण तर अजिबात शक शक्यच नाही आमच आता. एखांदा कॉल होतो चुकून एखाद्या वेळेस. नाही तर ते पण नाही आमी एकमेकांना आता पूर्ण पणे लांब
हूं
लग्नानंतर तसच असतंय सगळ्यांचं, न मुलं झाल्यानंतर तर वेगळंच असतंय.
मग काय तर?
अं. फिरण करणं वगैरे होतच नाही. आधी एखांद् वेळेस आपण फिरत होतो करत होतो. आणि वेगळा एन्जॉय होत आता कसं मुलं घेऊन फिरायचं म्हटलं तरी होत नाही लहान मुलं अस. त्यां फट्ट लाड पुरुषपर्यंत फिरण होऊन जाते तिथंच.
होय.
ट्रिप वगैरेचा प्लॅन होत नाही आणि परमिशन घेण्याचाच वेळ जातोय मग ते ट्रिप होतच नाही. सासरी पण सोडायला पाहिजेत ना परमिशन द्यायला पाहिजेत. ना होय असाच प्रॉब्लेम होतो तिथून पण परमिशन मिळा.
एकाच दिलं तर एकाचच देत नाही आणि एकाला मुळबाळ नसल तर दुसऱ्याला असतंय ते त्याला कधी घ्यायचं कधी जायचं. असं मैत्रिणी मैत्रिणी कधी होत नाही सहसा जास्त
होत नाही होत नाही.
हम्म.
खरा म्हणून म्हणतात काय असेल ते लग्ना देऊन घेत लग्नानंतर काही होत नाही ती खरं आहे.
म्हणून पण आमच्या घरचे काही गडबड करत नाहीत माझ्यासाठी पण निवांतकर म्हणतात एकदा अड क अडकलं.
होय काय असेल ते फिरून आताच येतं नंतर ना काय होत नाही बघा ते शिक्षण पण होत नाही. खिर््ण करण पण होत नाही त्यामुळे आताच काय अस कर घ लग्नानंतर निवांत बस. स्री.
हम्म मग काय तर
एक संधी असते लग्नानंतर काय करायच सरी घरी सगळं सांभाळ ते आताच वेळ जाते आपल्याला दुसऱ्या गोष्टील्या माहिती
होे.
हो. कर दे. येतय ना माझा आवाज व्यवस्थित ह.
हा मधून मधून बाकीच्यांचा याय लागला.
हो. चा ठीक आहे झाला आपली टायमिंग
होय होय.
करते मॅन हा.